काौन हे केलत त
लता ना टाइम लता
तीनच मिनिटाच करून दे ना
साडे चार पाच साडे तीनपर झालता
हम्म मी तेच म्हटलं की कोण हे फ अजून काय म्हणतो बोल आज कोणता विषय आहे
अकाउंट
पायला का मग
नाही
मग कसा काय म्हून राहिला तो
अकाउंट आहे माही माहित आहे म्हटले मॅसेज काय बिना काय तुम्ही
पण मला एवढं सांग तु ते ट्युशन याच्यासाठी बदलली की तुले कराडच्यासाठी टायमिंग ऍडजस्ट झाला पाहिजे होता तर तू ना आता ते ट्युशन तर तेच टायमिंग झाला तू
ते
मग त्या सरले तुले बोलता नाही याला कि म तुमने तुम्हाला कशासाठी ऍडजेस्ट करायला लावले तुम्ही ना तेच टायमिंग एखाद्या दिवशी तर रोज संध्याकाळी हे
प आता काय कलायचं पाय त आता सा आपले सांगतो. की साहेब अहो व केटला दिवस सुधी राखवाना त रोजे रोजे आना परत राखवतो मला तर कंटाळ मालक कराटे न बकड बैता ट्यूशन म
त्याच्यासाठी तर म्हणा मी तिकून इकड आलो म्हणा. म्हणजेच म्हणला त्याच्यासाठी तर तिकडून नििकळ गेला तू आणि त्याच्यात भी ते तसच. पहिले सांगितलं होत ना टायमिंग एडजेस्ट सहाच्या नंतर सहाच्या पहि ट्युशन झाली पाहिजे नाही तर मग सातच्या नंतर ट्युशन.
तेच तर
हम. मी ते स म्हणलं तुून बोलायला पाहिजे ना तूू तू बैल बुद्धी बोलत नाही. नाही काय करू.
ले प साांग बोलाता म साहेब साहेब म हार करदी आपला टाइम चेंज मला कर होत.
हम्.
मग आता त्याच्याऊत त स माहीित पडे मग
मग मी तेच सांगून राहिले की सरले हो ना तु पण पहिलेच सांगितलं होतं मी टायमिंगच तुम्ही म्हणे हा. एखादी दिवसाची वेगळी गोष्ट आहे रोज असत तोच टाईम आहे. साडेपाच ते साडे सात साडे सहा ते साडे सात पाच ते सात तेच ते तेच तर टाईम आहे त
साहेबला सांगे ना आता दुपारचा ठेवासा आहेकज.
मग मी तेच म्हटलं दुपारी मी तीनच्या नंतर तीन ते पाच हं तीन ते पाच चालेय.
तीन ते पाच साडेपाच पर्यंत चालते.
हा त्याने म्हणा छेच्या पहिले जे काही आहे छेच्या पहिले.
हम् कोण त
सांगून पाहिज त्याच्यासाठी तर तुम्हाला मी इकड आलो तुम्हाला सांगितलं तर खसायलं ना दोन त्यांनले
हा तो सांगितलं तर होता आपण बाात तर केली त चोपी
हम बात केल्यावर मग कशाला तू आता हे. घाबरून म्हणजे बोलायचं मग.
आ बोलली काय काय नाहीगड
हम्.
बोली ना तले
हम्म मी तेच म्हटल बोलून पहायचं. मेसेज तर आला द
साड्याचं काम आहे असं झालं नाही अजून मीटिंग मीटिंग आहे मीटिंग आम्हाला बोलले. पण माजे मेसेजच नाही आला.
येईन संध्याकाळ लोक नाही तर मग शनिवारी असेल मीटिंग.
नाही हाय तो काल्लंच मिीटिंग पण रज्जा हाय साड चालू आहे काही समाजत नाही.
माहती रजा कशाला हा मीटिंग असली तर रजा देतील. त्या पप्पाला घेऊन जाल मीटिंग असलेल्या. हम्म पप्पा क हेड मीटिंग ठरवा मीटिंग हम्म.
नाही का प् पप्पाकले नाही सांगायचं.
मीन तर नायू
कशले हर्षले पप्पाले घेऊल जा जा ना
तेव्हा 'पपा ची नाईट च तर हाय
अर पाच मिनटात होउ दे
चार मिनटं चार विव